हा जेवला काय?
हो जेवले तुम्ही जेवलात?
हा जेवलो जेवलो.
हा
काय करताय? पाऊस नाही आज कमी आहे हा तुमच्याकडे आहे काय?
हो भरपूर पाऊस आहे आमच्याकडे सकाळपासून लागतोय.
हा हा हा आज आमच्याकडे कमी आहे.
हा ते तुमच्याकडे कधी पूर वगैरे येतो काय तिकडे?
हा येतोय पण आमच्या घरापासून लांब आहे.
इकडं आमच्या इकडे येत नाही कधी पुर
आज तिकडे जाणार घरी अस ना हा आम आमच्याकडे पा पाऊस येतो पण पाऊस आला की सगळं पॅक होत. भर मोठा पाऊस आला ना, हा सगळं पूर्ण ये
हा हा हा
महाराष्ट्र मोठे, मोठे स्थान प्रकार मोठे मोठे ना सगळ भरत
हा
हा हा मग ते भरलं ना, हार गट गटार भरले की पाणी रस्त्यावर येतं सगळं हॅलो!
हा हां बोला की ऐकतेय कट कट होतय तुमचा आवाज
पाऊस वर वर येतो पाणी
हा हा हॅलो?
वगैरे असत रस्त्यावर हा हा तेच ना म्हणून म आता मध्यंतरी बघा दोन, चार दिवस पाऊस खूप होता तिकडे होतो मी
आम्ही कोल्हापूरमध्ये कोल्हापूर, कोल्हापूरमध्ये. हॅलो! रेंज नाही आहे काय तुम्हाला? हॅलो!